हॅलो
हॅलो येतोय का आवाज येतोय. हो.
हा येतोय कशा
मी छान आहे रेंज आहे ना तिथे. तुमच्या इथे.
हो हो आहे आहे.
म ठीक आहे ठीके आहे काही प्रॉब्लेम नाही.
अच्छा आपण ह्या टॉपिक अ वन एक काय म्हणता आयुर्वेदिक औषधांवरती बोलू या
चालेल ना चालेल हरकत नाही अजून असं पण आयुर्वेदिक औषधन किंवा औषध वर बोलणं झालंच नाही असं
हा हा
असे दुसरेच टॉपिक चालू आहे सध्या आयुर्वेदिक औषध म्हणजे होमिओपॅथिक कि आयुर्वेदिक कारण आयुर्वेदाच्या याच्यामध्ये पण दोन असतात ना एक होमिओपॅथिक वेगळं असत आणि आयुर्वेदिक वेगळं असतं
विधिक वेगळं अस असत
तुम्हाला काही माहितीय का त्यां आयुर्वेदिक यांच्या विषय अस
म्हणजे आता मेडिसिनचा इफेक्ट कसा होतो किडनीवरती होतो असे मग आयुर्वेदिक औषध - आयुर्वेदिक औषधांनी कस काही होत नाही आयुर्वेदिक औषध म्हणजे घरगुती असतात त्यामुळे त्याचा किडनी ह त्याच्यामुळे त्याचा किडनीवरती काहीच इफेक्ट होत नाही किती खाल्ले किती नाही तरी आता आता खोकला आला आपण खोकल्याला आडुलसा आहे परत हळद हे यूज करून हा हे यूज करून कसा फरक पडतो
हो पण काही लोकांना ते असं वाटत ते म्हणतात की असं आयुर्वेदिक काही सांगितलं पन काही काही इतके महाभागे की सांगतात की नाही नाही त्याच्याने काही साईड इफेक्ट होईल त्याच्याने काही हे होईल डॉक्टरांनी जे सांगितलं तेच द्यायच अस बरेच मी बघितलेले आहे मी कारण मी तर मी तर कधी मला खोकलं वगैरे आला ना की म्हणजे आदुलश्याचा अडुळसा वापर वापर आणि प्लस रात्री नाही दूध नाही नाही दूध घेत गेल आपल्याकडन त् पाण्यामध्ये हळद टाकायची कोमट पाण्यात पाणी रात्री झोपताना प्यायचं म्हणजे आपल्या गळ्याला कसं ते हळद लागली जाते ना पूर्ण तर त्याच्याने ते खूप हा आणि घसा खवखवणे ते थांबत त्याच्याने मी तर मोस्टली करते हापाजे आणि एक सांगू का आपल्याला असं खोकला खूप खोकला आला समजा खोकला येतोय तर त्यावेळेस काय करायच माहितीय का अस बट चिंच असते ना कच चिंच ते चिंच खायची ते गारसलेली त्याच्याणे खोकला दुसऱ्या दिवशीच गायब
अच्छा
कारण अनुभव आहे मला एक इतका ना इतका खोकला झाला खूप औषध बी घेतले दहा बारा डॉक्टरांकडे जाऊन आली औष औषधांच्या बाटल्या घेऊन झाल्या तरी तो खोकला जाईन इतका खोकला इतका खोकला खोकलं म्हणजे अक्षरशः खोकला आलं की असं म्हणजे काय पूर्ण पोटतले आता
आणि हा कोरोनामध्ये पण हे हेच वापरायच हळदा आणि दूध मोस्टली त
मग मी काय केलं माझ्या मुलींनी चिंचा आणल्या अशा कुठून जमा करून मला खूप वैताग आला होता त्या खोकल्याच तिने चिंच आणल्या झाडावरच्या त्यात गारशिलगार असतील चिंचा होत्या मी घेतले एक दोन खाऊन आणि काय आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून डायरेक्ट खोकला गायब तेव्हा पासण मला ते काय म्हणतात ना काट्यानी काट्यानी काट्या काढायचं तस असं खोकला आला ना... तर चिंच खाल्ली तुम्ही ते जे डॉक्टर परहेज करतात ना डॉक्टर म्हणता हे खाऊ नका ते.. ते खाऊ नका ते खाल्लं का तेच्यानी बरोबर जात होतो. हो त्याच्याने बरोबर बरं होतो मला अनुभवी म्हणून मी पण आता मागे पण मला... खोकला आला होता तेव्हा मी बाहेरून जाऊन बाहेर चिंच घेऊन आली चिंच खाल्ली....
डॉक्टर टॅबलेट देत पण त्याच्या किडनीवर खूप इफेक्ट... आपण समजत नाहीस...
मी आता मला साधा माझा हात दुखत होता मी हात दुखा म्हणजे डवा दवाखानण्यात गेली त्या डॉक्टरने गोळे... दिल्या ती गोळी त्याच्या माझं पोट दुखत... मी ते गोळ्याच घेतले नाही दोन दिवस घेतले आणि पडले ते गोळे तसेच हात दुख... हात दुखायचा थांबला पण ते पोट दुखायच. जसं बारीक बारीक पोट दुखायचं मग ते कळत ना आपल्याला.... की ह्या गोळ्यांमुळेच दुखतय असत. आणि खूप आहे खूप जास्त पावर पण नाही ना असं काही खूप जास्त खूप पावर चे आहे असं पण नाही आहे. नॉर्मली ये दोनशे काहीतरीच्या...
अच्छा त्याच्यापेक्षा त्याला त्याला रगत रोडा नाही का? रगत रोडा हो हा रगत रोडा लांब बघा...
ती असं वरती नाहीत म्हणजे आपण... एका साईडने नाही का असं वर करतो ना आपणात असं वर..
हा हा मेडिकल मध्ये ना वीस तीस रुपयाला रगत... रोडा भेटतो. तो जरा पाणी टाकायचा हा घसायचा लाव्हायचा हो त्याने फरक पडल टॅब्लेट घेण्या पेक्षा... हो जाण मग खूप फरक पडत... बघा लावून आज रात्री हो नाही तरी प.. पडतो.
हो ना करून पाहावं लागल पण आहात ते ना मला डायरेक्ट असं एक हातानी आणि वर.. ते न्यावा लागत असं...
ह ह...
बघू करून आता एवढे उपाय केलाय हा एक उपाय...
हा एक उपाय करून बघायच. मग पडतो चऊ फरक कारण की ह गोळ्या चांगल्या नाही आज..
मी गोळ्या घेत. त्या दिवशी उगाच असते सोन्या बरोबर गेली दवाखान्यामध्ये झाली होती सरकारी.. त्या विचारून ब म्हट मॅडमला विचार त दिलं ति चार पा... गोळ्या दिले हे....
सरकारी दवाखान्याचं काय राहत. त्यांचा कोठा राहतो टॅबलेटचा ते म्हणजे.... तो जाण्यासाठी ते बरोबर करता.
हो ना आणि ते मला ते दुखायचं पण गेला होता तेवढे दोन दिवस पण माझं पोट दुखायचं... पोट का दुखतय दुसऱ्या दिवशी लक्ष्यात आल माझ्या मला आहे ना दाताची कॅप.... केट्रॉल गोळी घेतली ना आपण दाटदुखीची ते केट्रॉल माझं पोट दुखत... तर मग म्हटलं या गोळीनेच दुखत अस असल हम्म... तीच्याने माझ पोट दुखत मी घेतच नाही डॉक्टरला पहिले सांगते केट्रोल नका देऊ.. टिटी का टिटी का आहे ती देतात मग...
हा त्याच्यामध्ये बी बी राहते टी बी राहते.
हा.
कारण की हा तेच दहाडीला... हे पण वापरताना काय म्हणत... अ तुरटी वगैरे दाताखाली धरायची.
हम्म नाही पण तेथ रुट्टीने कसं तोंड सर्व तोंड आपलं खराब होऊन जात असं
हो होत पण मग आयुर्वेदिक म्हटल्यानंतर तेच य
सोलल्या सख कर पण त्याच्यानी.
हम.
ते केलं म नंतर काय दिलंं. ह फूट कॅनरस करतात तमनं तर म्हणतात नाही रूट कॅनल कराव लागल मग
कोण कोणतेया टॉपिक व बोलले तुम्ही आजपर्यंत
माझे भरपूर झाले काय म्हणतात आता पर्यावरण झाले. त्याच्यानंतर अं काय म्हणतात सकारात्मक, नकारात्मक बी झालंय, त्याच्यानंतर अ रेसिपीच रेसिपीच भरपूरच झालंय रेसिपीचे विषय त्याच्या तर अ काय म्हणत रस्त्यांवरचे खड्डे, प्रदूषण पोल्युशन, त्याच्यानंतर पर्यावरण
बरेच झालंय तर ह पर्यावरण व हम भरपूर झाले आमचं कधीच चालू आहे ना म्हणून
हा कच दिवसापासून चालू आहे.
काय आता सांगताना येणार पण बऱ्याच दिवसापासून चालूये.
अच्छा.
बाकी आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक मध्ये ते पंचकर्म वगैरे पण करतात ना. असं पंचकर्म ते नाही का?
काय म्हणता?
आयुर्वेदिकमध्येध्ये असं पंचकर्म वगैरे पण करतात ना पंचकर्म करतात. पं पंचकर्म हा. ते पण कर्मामध्ये काय असतात म्हणजे काय स्टेप असतात माहितीय का?
नाही पंचकर्मा इतकं नाही माहिती मला म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं?
त्याच्यामध्ये पूर्ण आतून शरीराची शोधी आ तू बाहेरून शरीराची शुद्धी करम करतात ना ते आतून पण म्हणजे असं आपल्याला काही प्यायला देतात म तेनी ते ओमिटिंग वगैरे होतं सर्व असं
अच्छा.
म्हणजे पोटातून आतून साप करतात सगळं त्या असं आपण तर करू शकत नाही ना मग ते ण विरेचन करतात बघा. विरेचन म्हणतात त्याला वमन ते असतं त्याच्यामध्ये बरसं. एवढं मला पण माहिती नाही पण एवढं थोडं फार माहिती वरतून पण ते वेद चन, वमन अशे असतात त्याचे काही-काही म्हणजे स्टेप बाय से तेपसतात.
हा का? मी हे पहिल्यांदा ऐकलय बरं.
हो पंचकर्म करता त्याला किती दहा-पंधरा हजार रुपये घेतात त्याचे. खूप पैसे आहे त्याचे आणि मग त्याच्यात मग ते ए एक दिवस एक-एक हे करत असतात ते. एक-एक क्रि करत असतात ते. म्हणजे काही आपल्याला प्यायला देतात. ते तेल पिल्याने आपले पोत म्हणजे पोटातले आतडे वगैरे अशे हे अ
हा तुम्ही ते हे म्हणता का, तांब्याच्या भांड्यातलं पाणी वगैरे?
ते तांब्यातलं भांड्याचं पाणी नाही, असे म्हणजे पंचकर्माचा भाग येतो वेगळा, त्या त्याच्यात ते आयुर्वेदिक असतात ते प्यायला दात म्हणजे ते आपल्या आतड जे असतात ना. त्या आताडे कस आपण नेहमी जेवण करतो त्याला किरकट लागतो. काही लागत तर त्या साप होतात आतून पण त्या पंचकर्माने
अच्छा.
जे ते देतात ते आणि वमन व म्हणजे ओकार्या करायला लावतात ते उलट्या करायला ते पाणी देऊन देऊन.
अच्छा अच्छा. हे आयुर्वेदिका आयुर्वेदामध्ये येतं का?
आयुर्वेदिक मग आयुर्वेदिकच आहे सग आयुर्वेद आयुर्वेदच आहे ना ते पंचकर्म ही जुने म्हणजे आपले ऋषी मुनी वगैरे रायच सर होते त्यांच येथ
आता त्याच कस आता जी काही आयुर्वेदिक दखणे त्याच्यात करतात. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ना ते करतात. ते अजून त्यांच्याकडे होतात हे पंचकम
अच्छा.
काही आजारांवर काही लोकांचा आजार सापडत नाही किंवा त्यांना लवकर गुणी येत नाही. दुसऱ्या दवाखान्यांमध्ये मग ते पंचकर्म करतात नाग
अच्छा हा हा बरोबर बरोबर.
हम्म. चालेल आपले पण टाइम पण संपत आलाय आता आपला कॉल कटवायच्या आधी आपण मी करते मी करते क फोन आता परत.
हो हो चालेल एक पाच मिनिटांनी करा.
बरं पण ऍप मी याबद्दल करते साधा फोन ह
हो हो चालेल.
ठीक आहे.